हॅलो हा आवाज येत.
हो हो येत येत ढ झालं जेवण.
हो. आज उपास होता ना म्हणजे मल न्हवता आई ल उपासध हा.
आज उपवास कशाचा?
एकादशी ये ना आज.
अच्छा फोडला का म्हणजे रात्री दिवसाचा असतेय.
हो नाही नाही आत्ता नाही नाही आज दिवसभरमध्ये एकदा नाही जेवण.
हो ग.
हो.
फक्त सायंकाळी सोडायचा.
सोडायचं नाही फक्त भगरवर.
हो का.
हा.
म्हजे उपवासच म्हणणं मग रात्रीला फक्त फराळ करायच.
ह पूर्ण
वाचना बा ही मोठी एकादशी आहे का का यायची आहे अजून दुसरी?
नाही यायची आहे ना मोठी मोठी एकादशी हम्म.
हो का पंचवीस तारखेचे आहे वाटते हम्म. परत हो पंचवीसच्या महाशिवरात्री आता थोडी असती वाटते? काय मार
आत्ता अ नाही मार्च मध्ये असते.
महाशिवरात्री पारणेस बोलवताय ना?
हम्म बोला.
का दुसरी कोणती महाशिवरात्री असते?
मी.
गुरुपौर्णिमा म्हणत आहे का आखाडी?
हा आता आखाडी त झाली ना आता मला वाटते आता कोण तरी एक आहे परत काम मला वाटते. उपासधरा्या दखव द्यायचं. धरतो नव्हते न कासते बघा. हरतालिका सारखं.
गुरुपौर्णिमेचा असेल मग मला काय एवढं माहिती नाही.
हम्म.
एकादशी वगैरे माहिती आहे आता आखाडी झाली नाही आणखी ही यायची बाकी आहे एकोणतीस तारखेची काहीतरी आहे आखाडी.
हा हा.
अजून आली नाही. ते पहिला सण असतय ना हम्.
इकडे चालली मी आत्याकडे चालली इथं औरंगाबादला आहे तिकडे चाली.
हो का? जवळ आहे का ते तिथून तुझ्यातणे?
नाही तरी सहा तास लागतात सहा तास.
म बापरे!
हम् अदी हा. ते म्हणतात ना अमावशाला त्यांचं तोंड पाहसर कसं त्या टाईपच आहे ते.
अच्छा. ते वेगळे असत नाही परत हा.
हा सोमवती अमावसा म्हणजे
होग ती आता आहे मग आपलं चौदा तारखेची आहे.
मग मी तेरा तारखे हा तेराच वा दोन दिवस.
हा चौदाला दाखवतय मग मी म्हणत आहे. ती आखाडी वेगळी मग.
हम्म. ती वेगळी आखाडी.
बघत नसतय का ना.
हा नाही बघत, म्हणून तर चालली अहं.
बरं आहे वेगवेगळ असते बाबा.
हम्म, लय रूल असतात.
हो ना, आणि ते आधी माहित होत नाहीयेत. तेव्हा मग लग्न झाल्यावर बरेचसे आसे बॉईज येतात.
मग तर सवयच नाही अशा गोष्टींची काही.
तेच तर म्हटलं.
हळूहळू अनुभव येते ना नवीन, नवीन.
हो ना.
हम्म.
सगळं नविन सगळं.
हो त्या दिवशी कॉल कट झाला जास्त काय बोलण झालंच नाही.
हा जास्त बोलण झालंच नाही कसं काय? आटोमॅटिक कट झाला ते.
हा. मी परत ते तर याच्यामध्ये कस होतय म्हणजे, आपण डाईल केलेला नंबर न परत जर. कोणाला लावला तर लागत नाहीये मग, त्याचा तो कॉल सबमिट होऊन चालला.
नाही वीस मिनटांन. मच काहीतरी एच आर नाही बोलायलाग.
नाही तसं काही नाहीय तस चालतय नाही नाही आता बघ मी तुला केल्याच्या नंतर तू करू शकतो मला असं असं.
हो का माझे बाकी आहेत लावणं
अच्छा. अच्छा.
हम्म. मग तुम्ही कुठे गेलते फिरायला?
असू दे ग. आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो होतो.
हो का? कुठं? कुठं?
आपलं हे बुद्धगया, सांची. आपलं नेपालमध्ये, नेपालमध्ये. हा नेपालमध्ये हे आहेत कपिल वस्तू आहेत आणि लिंबोनी आहे म्हणजे जि तिथं गौतम बुद्धाचा जन्म झाला ते ठीकाणं.
म्हणजे तुम्ही नेपाल साईड ला गेलते.
हा नेपालला पण गेलो होतो ना नेपाल लाच तर जन्म झालेला आहे. मस्त आहे आपल्या इकडल्यापेक्षा खूप चांगलं आहे.
हो का. बघण्यासारखं आहे का तिकडे काही?
हो ग खूप करमते तिथं एकदम शांत वातावरण आहे.
हम्म. तिकड ते सगळे लोक बुद्ध म्हणजे त्या टाईपचे सगळे जे असते ते. ते घातलेले कपडे टकली असं तेच असतील तिकड नाही का बरं?
हो नेपालमध्ये ते चपट तोंड असतात ना त्या टाईप असतात.
म्हणजे केस काळ केस, हो का?
वातावरण खूपच मस्त आहे. आपल्या इकडे मीळणारच नाही तसा. आपल्या इकडे कसं मंदिरामध्ये एवढी भीड असते ना. सगळीकडे ते दिवा वगैरे तसं नाही आहे तिथं. हा. नाही थायलंडचे जसं की, बाहेर देशातले जास्त लोक येतात तिथं.
बापरे तिकड कसं थायलंड वगैरे ते ते जरा असं अ डिस्टन्स जवळ आहे ते थायलंड वाल्यांना.
पण त्यांचेच जास्त येतात तस की अमेरिका झालं. म्हणजे फॉरेनची जास्त लोक येतात.
म्हनतात न त्याच्यामध्ये काही असं हे नाहीये ना, असं अ अंधश्रद्धा नाहीये. दिवाबत्ती हे करा हे करा ते करा.
काहीच नाहीये. त्यामुळे ते भरपूर येतात तिथे आणि असं दान वग वगैरे पण नाही, आपण जसं मंदिरामध्ये दान वगैरे देतो ना. ताई तसं काहीच नाही. नाही नाही तसं काहीच
ते कसे चालतात ते. गव्हरमेंट का?
मग, हो म्हणजे जसं की आप ज्याच्या ते स्व ख़ुशीन देईल. किंवा मग ट्रस्टी. अगं एक एका ठिकाणी माहितये थायलंड ची डॉक्टर होती ती. हम् म्हणजे हा भिक्षू म्हणून तिनं भिक्षा घेतली ती आ आता माताजी झालेली आहे. एवढी सुंदर आहे ना ती, हो डॉक्टर. हो खूपच सुंदर थायलंडच्या बाया. म्हणजे आपल्या इकड कसं नाहीतच आणि बोलणं वगैरे एवढं सायलेंटली ना
हम्म.
खूप छान. त्यांनी ते तेवढं सोडून तिथे आल्या आणि स्वतःच ते घर वगैरे बांधलं.
हम्म.
हो आम्ही गेलो होतो ना तिथं. आवाज एवढा सॉफ्ट आवाज ना
कोणती भाषा?
खूपच प्रेम, अं त्यांना हिंदी येते. हिंदी पण म्हणजे कसं, हो हिंदी येते पण तुटक तुटक. अशी व्यवस्थित नाही. आपल्याला हसू येईल अशी हिंदी बोलतात ते. हो जास्त इंग्लिश मग त्यांची भाषाच
हम्म हम्म.
आपल्यासारखं नाही. पण बोलतेत खूप छान ते. हम्म. बर आमच्या याजगार पलमध्ये म्हटलं तर तेच मस् वाटलं त्यांचं म्हणजे एवढं सगळं सोडून येणं सोपं नाहीये ना.
हो त्याग खूप महत्वाचं आहे, पण ते
हा. नाही नाही चालत नाही ना. सगळं सोडून मग, नाही नाही. सगळं सोडावं लागते. म्हणजे आपण जसं की आपल्याला कसं आता कामाला लागलं की पैशाची हाव वगैरे असं
हा हा हा हा. काहीच नाही मग ते कस म्हणजे त्याच्या मग. दिनचर्या सकाळची मग त्या मंदिरातच सगळं.
हाव तिथंच सगळं. आता त्यांचा प-पैसा वगैरे पण बराच असेल ना साठवलेला.
हा.
एवढ्या दिवसाचा डॉक्टरकीचा पेशा सोडून येणं म्हणजे आणि तिथं कसं आपण जे बाहेर गावाचे लोक येतात ना. ते मग असं लाखोना पैसा देतात पण ते हातात पैसा वगैरे घेत नाहीत जसं की. ते त्यांची दान पेटी, नाही नाही. मग ते एक असते वाटते त्यांचं कुणीतरी जे अ सांभाळ वगैरे करते. हा नाही तसं पावती वगैरे देत नाहीत ते. म्हणजे कुणीतरी असल जे सगळं हे पाहते यांचा व्यव्हार वगैरे. त्या टाईप असेल त्यांना स सगळं सा- सुप करणं तिथलं स्वतःचा स्वतः करून खाणं हे त्यांची दिनचर्या असते रोच्ची
हो का म्हणजे स्वतःचा स्वतः.
हा. स्वतःच्या स्वतः बनून खायचे तिथ- तू म्हणजे असं एवढी स्वच्छता असते ना काही दिसणार नाही एवढं क्लीन असते. मी तर आपल्या इकडें तशी मंदिरं बघितलीच नाही.
नाही का नेपाळ झाला कि मग बघायला ह्या गोष्टी काहीतरी नवीन.
पण बोट तीन चार ठिकाणी थांबवतात बाबा हं हं.
हो का कस काय ते तर नेपाळ म्हणजे आपल्या देशात राणार ते.
नाही ना दीन बदललाच की आपण. हो ना. म्हणूनच तर आणि त्यांच्याकडे जायचं असल्या ना आपल्याला आपले पैशे चेंज करावे लागतात. आणि त्यांचे पैसे घ्या लागतात बॉर्डरवरती. बॉर्डरचं कसं आहे बघ. म्हणजे अलीकडली आपली महाराष्ट्राची बॉर्डर आणि लगेच ते नेपाळची लागते बॉर्डर तर तिथून तितके तर चार पाच नाके असतात. फोलसवालाचे.
ह का मग काही दुसरं कमिशन वगैरे. हो का.
हो त्याशिवाय होतच नाही. हा आपले पैशे जास्त आहेत तिकडल्या पैशा पेक्षा. त्यांचे पैशे कमी आहेत.
हम.
दास.
ह पादा तिकडे असणार आहे.
तिकड काय बहतेक मुलगा बघ आप- आपले हजार रुपये दिले ना तर त्यांचे दीड हजार येतात जातात. त्याच्यामध्ये किती होतात काय तेवढं माहित नाही.
हम्म.
आम्ही घेतले होते ना.
हम हजार.
आपले हजार तर त्याचे हा त्यांचे दीड हजार होत. आपले हजार तर त्यांचे दिड हजार असं. हो पण ते जिथ- आपण काही घ्यायचं वगैरे अस नाही मगई नाही ना आपल्याला काही घ्यायचं असलं ना. पण ते लोक जास्त करून आपले पैसे मागतात. तुमचे व्यावम हा.
हं हम.
म्हणजे आपले जास्त आहेत ना आपल्या लक्षत हा त्यामुळे. ते शक्यतो त्यांचे नाहीच बोलायला पाहत नाहीच म्हणतात. ते त्यांचा पैशाला.
हम्.
मस्त वाटलं पण त्यावेळेस म्ह टविप काढली ते एकापर्यंत. हा तेच तर म्हटलं ना आपले जास्त आहेत त्यांच्या तुलनेत
हम्म हम्म.
पण मस्त वाट फिरायला गेलो वगैरे थोडस वातावरण. हा आमच्या घरचे सगळे समज माझ्या आई बाबा. हम्म यांचे आई बाबा आम्ही म्हणजे मस्त. तुम्ही तिची फॅमिली आहे.
हम्म. हम्म. मस्त झाला
फॅमिली टूर प आपली गाडी असली म्हणजे व्यवस्थित आपण पाहू पण शकतो. तनू निवांत.
हो का? मग तुम्ही गाडी नेली होती का?
हो ना गाडी करून गेलो होतं ना आम्ही आमची.
हो का. म्हणजे प्रायव्हेट कार का?
हो प्रायव्हेट.
हम्म. हम्म.
कुठ काय ऐक होते म्हणजे जे आता माझे आई बाबा आणि यांच्या आई बाबा म्हणजे आराम करून जाऊ शक तिला सपाटं मागे गादी वगैरे त्यास पूर्ण व्यवस्था.
सेवन सीटर काळा चाक मोठी लागली ना तुम्हाला गाडी.
हा मोठी होती ना मॅडम त्याच्यामुळे आरामात प्रवास झाला.
बरं झालं. चला बुद्धिकाल काही ना काही बघायला भेटलं नवीन.
हो हो ना पाहिजे थोडंसं चेंज बोर होत ते ना, तेच ते तेच ते आता. जाव जावं म्हटलं तरी जाणं होत नाही मग एका वेळेने
हम्म. नंतर हे आपले बिल्लारी मास्तर हे सुट्टया देत नाही आपल्याला हे करून दे जास्त.
हम्मं. हमं. हो तुम्ही ते सांगितलेलं ना.
हंम्म. हंम्म.
द्यायला पाहत नव्हते. आता तर नवीन आल्याय वाटतं ना मॅडम
हो ना. तेच लईच ग-गलती केली.